हॅलो
हॅलो पूजा ना
हां ब हां बोला हां बोलतोय
हा ते तुला का नाही जरा कुटुंबाविषयी माहिती विचारली तर चालल काय तुमच्या
हा हा चालेल चालेल की
हा चालत न्हव तेच की हा तेच त्याच्यासाठीच फोन केल - ता अ तुमच्या घरात कोण कोण राहतय
आम्ही चौगच राहतोय घरात
चौघ राहाताय होय आणि म्हणजे कोण कोण आहे तुम्ही
हा माझ्या दोन मुली आणि मिस्टर
मूली आणि
मुली दोन म्हणा आणि मिस्टर
हा मीस राहतय का आणि तुमचं मग घरात सकाळ सकाळची सुरुवात कशी असते तुमच्या घरात अस
स काळची सुरुवात म्हणजे अस काम म्हणजे उठायचं लोटझाड आपलं देवपूजा नाश्ता मुलींचा डब्बा असच की रेग्युलर सारख
मुली शाळेला जात्यात काय मग
हा जात्यात की शाळेला
जात्यात हम्म हम् हम् हम् आणि मग त्या कितवीला आहेत?
ते पाचवी ला आहे.
पाचवीला एक सातवीला एक आहे हम हम दोन मुलीआहेत का?
हा दोन मुली.
हम्म हम् हम् हम् आणि मग तुमचं म्हणजे, राहता येत तुम्ही का नाही म्हणजे, तश म्हणजे मूळ कुटुंब इथलंच आहे, काय तुम्ही बाहेरच आहे.
नाही नाही आम्ही इथलच आहे.
इथलच आहे काय हम् हम् हम् हम्, आणि मग हे काय ते तुम्हा तुला भाऊ बहीण कोण?
हम् मला होय, एक मला एक बहीण आहे एक भाऊ आहे.
भाऊ आहे काय आणि मग त्यांनी काय करत.
अ बहिणीच लग्न झालेय भावाचं पण लग्न झालंय तो पण जॉब करतोय.
जॉबच करते होय, म्हणजे असं अ धंदात कोण नाही करत आणि मी
नाही मिस्टर पण जॉबच करतात धंदा नाही आमच्या कोणच.
धंदाध जॉब वालेच आहेत होय. हम्म हम् हम्म हम्म आणि तू काय करतेस मग,
मी पण असंच साईड बिझनेस काय तर घरात काय तर, शिलाईकाम वगैरे करायचं असंच.
शिलाई काम तेन करायचं असं काय हम्म हम् हम् हम्. म्हणजे मग मिस्टरांना मदत करायचं आपल्या
हा काय तर हातभार काय तर सगळ घरातलं आवरल्यानंतर. वेळ असतोय मोकळा मग त्यावेेळ काय तर करायचं ब्लाऊज वगैरे शिवते वैे असं कर
हम्ममम् हम्म हम्म. आणि मग तुमच्या म्हणजे घरात दुसरे कोण नाहीत काय. असं बाकीचे सासू सासरे वगैरे,
नाही नाही ते नि को नाही ते असं परगावाला. असतात.
हा हम् म्हणजे आहेत खरं. ह मग ते मग त्यांच्याबद्दल जरा माहिती सांगा.
अ सासूबाई आणि दिर असतात, ते असतात गावी असतात. तिकडं आमचं शेत वगैरे आहे ना, मग तिकडे ते शेतीच करतात.
शेती करतात का ह ह् मग त्यांनी कधी येत असतील कि इकडं. तुमच्या इकडं.
हा आम्हीच जातो सणाला वगैरे जातो. मग त्यांनी कधी तर असं शेतातली बैरे कामं सगळी संपल्या आणि नंतर येतात.
मी सन किंवा तुमचं काहीत कार्यक्रम असला. तर एकत्र करत असणार. मग ते कसा साजरा करताय तुम्ही तर असं सन.
दसरा त्या आला ना आम्ही गावाकडे जातो इथ,
म म्हणजे तरी पण सणाबद्दल असं किंवा एखाद्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर सांग की.
हम् म्हणजे, गणपती वगैरे आले की आम्ही डेकोरे आता आम्ही. पोरींचं बड्डे वगैरे असं सेलिब्रेशन असते मग मग आमचे सासू दीर, त गावाकडची लोकांना आम्ही बोलवतो तिकडच्या आमचे चुलत, दीर आहेत ना त्यांना सगळ्यांना बोलवतो नंदेला बोलवतो. अस सगळेजण एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो.
होय का हम् हम् एकत्र यायचं. म्हणजे असं म्हणजे तुम्ही एकत्र येऊनच सगळं करताय
हा एकत तर येऊन करायचं काहीत गेट टुगेदर कार्यक्रम मा फनी गेम्स वगैरे असं काही तर ठेवायचं सगळ्यांच्या करवणुकीसाठी अस करावते वगैरे असं काय तर म्हणायचं
अससं एकत्र असं गप्पाळात मारतय काय असं सगळेजण आलं की एकत्र हम् सकाळी म्हणजे सगळेजण असं मिळून आला की सगळेजण गप्पातन मारताय तुम्ही असं
सगळे मिळून आलं की सगळे गप्पा मारायच्या गप्पा गोष्टी होत्या सगळे मिळून एकत्र मिळून जेवतो एकत्र मिळून नाश्ता करतो सगळे एकत्र सगळेजण एकत्र ल्यात
अ मग आणि असं म्हणजे म तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी तुला म्हणजे असं संगोपनासाठी म्हणजे अ घरातले पण असं कष्ट घेतात काय तुमच्या
हो घेतेत तेी घेत सगळे जण मिळ
काय करते
आता लहान होते तेव्हा सासू बाई येत होत्या राहायला इकडं आता जरा मोठ्या मुली झाल्यानंतर त्या आता शेताकडच हॅलो
हा हा बोला की बोल की
अ तेच ते जे लहान मुली होेत तर ब सासूबाही येतो त्या्या राहायला राह वगैरे होत्या एढच होत्या आणि जरा मोठ झाल्यानंतर बोली तिकडे गेल्या शेतातली पण काम असतात ना ते खोळून त्याून तिकडं जात तेव्हा त्यांचा हातभार भरक लागला आम्हाला मी तिकडे गेलेले असं येऊन जाऊन अस असं काय त्याच येत असं नाही आम्च जातोय असं नाही त्या पण येत आम्ही पण जातोय
हम्म हम् हम् मग कुटुंबात मस जुनी किंवा आवडतीी कुठली आठवण असली तर सांग कुठली तर असं एखादी आठवण किंवा एखादी घटना काहीत असल तर
हम हम म्हणजे आम्ही सगळी ट्र्रीपला गेल्यानंतर एन्जॉय भरपूर होतेो बघा सगळी म्हणजे आम्ही सगळ्या आंद आनंदांची हो आम्ही घरातली वगैरे असं मे महिन्यात दिवाळीत अस एकत्र मोठ कुठ आधी सगळे एकत्र सुट्टीमध्ये सगळे एकत्र येतात मगळे कुठं ते एखा्या आम्ही ट्रपचे प्लॅन करतो मग तथं गेलं तर खूप मजा येते खूप आठव तिथग तेवढ्या कमी ते मस्त मजा आहे एन्जॉय बघ पूर होतो थोडे चार पाच दिवस सगळेजण असाात एकत्र थोडे आम्ही घालवतो दिवाळीला आम्ही सगळे आवर्जून एकत्रच येतोच एकत्र
हम्म हम् हम्म हम् आणि मग तुमच्या असं कुटुंबात कने असं कुठली शिकवण किंवा असं काय शिकवून दिले जाते मोठ्यांच्याकडनं तुम्हाला अस असं काय गोष्टी तुमच्याकड
एकत्र राहायचं एकमेकाला साथ द्यायची कोणाचं एक म्हणजे कोण प्रॉब्लेमला असं की आपण पुढं जाऊन त्याला मदत करायची एक त्याला पाडायची असं सगळ्यांना एकमेकाला साथ द्यायची आणि पुढं जायचं हे शिकवण आहे
ह् तुमच्या म्हणजे कुटुंबात जे मुख्य व्यक्ती आहे ती कोण आहे आणि व्यवसाय काय आहे असं मुख्य
हा हा मग मुख्य आमच्या सासूबाईच येतात मुख्य त्या त्या गावी शेती शेताकड शेती
शेतात शेती करज म्हणजे थोडक्या तुमचं शेतीच आहे आणि मग कुटुंबात असं
ड आम्ही हे करतो जॉब ला म पस कर माझे
हा हा हा हा आणि मग असं कुटुंब स्वतःच चालवताना असं कुठल्या गोष्टीच काय सामना करायला लागते का म्हणजे असं म्हणजे काय तर फेस करायला लागतात प्रॉब्लेम ते तसं काय प्रॉब्लेम असतात काय कुटुंबात असं
असतात की गाय ज काय तर छोटे छोटे प्रॉब्लेम असतात दवाखा असतो कुणा आजारी आजार पण असतो ह्याचे काय प्रॉब्लेम वगैरे असतात असं काय तर काय तर असेल सगळे ज मिळून फेस करतो आम्ही
मग असं तुमच्या घरातच एखादं अं आर्थिक असू दे किंवा कुटुंबाचा असू दे किंवा कुठला पण निर्णय किंवा काही तर असू दे ते कोण घेते आणि कसं घेते
आता काय तर निर्णय घ्यायचा असेल तर असं कोण एकटं घेत नाही सगळ्यांच्या विचाराानं असं संध्याकाळी मी एकत्र बसतो सगळ्यांना तो एखादा काय मुद्दा असत आर्थिक वगैरे सगळ्यांना सांगायचा मग सगळ्यांची मतं घ्यायची मग त्यातलं एखादा सोल्युशन काढायचं सगळ्यांच्या मत
म्हणजे सगळेजण एकत्र येऊन त्या एखाद्या विषयावर चर्चा करायची
चर्चा करायची आणि त्यातन निर्णय घ्यायचां म्हणजे प्रत्येकाचं मत पण जा जाणून घेता येतं
हा हा हा हा
अ एक सगळ्यांची मतं पण होतात एक म्हणजे आपण चुकीच्या रॉंगला चाल असत तर दुसरा आपल्याला सांगते तू रॉंग साईडला चाल असं जायला पाहिज
ह
सगळी जर मिळून निर्णय घेतला तर तो चुकत नाही
हम् हम्म हम् हम् आणि मग असं ते निर्णय असतात ते म्हणजे सगळेजण तुम्ही एकत्र घेताय सगळेजण मिळून अस आणि मग त्यातन तुम्ही ते अ त्याच्यातन आपल्याला उपाय शोधायचा त्यातून थोडक्यात असं आहे काय हा हा ह ह आणि मग अस अं तुम्ही म्हणजे आता आपल्या कोणाशी तर एकाशी जास्त जुळते किंवा काय तर होते मग ते तुम्ही कोणाशी असं मन मोकळेपणे बोलताय असं एखाद्या कुटुंबातलं आपल्या एखादी व्यक्ती असत्या मग ते कुणाशी तुमचं जास्त पटत
बोलते बा हे ओळू जा कोुणाशी नाही बोलत बोलत पण काय सुध जास्त मिस्तळांच्या सोबत जास्त अस
जास्त बोलत असं आईवडिलांनी तुमच्या पण कोणत शिकवण दिलेल्या असत्या कायत दिलं असत त तुम्ही पाळताय काय
होय होय होय सगळं बात सगळं शिकवण त्यांनी दिलेल्या त्या
म्हणजे थोडक्यात तुमचं एकत्र कुटुंब आहे आणि सुकीी कुटुंब आहे म्हणजे सगळ्यांचा स्वभाव तेन कस आहे असं
सगळ्यांचे स्वभाव छान आहेत मन मनमकळेपणा आहे सगळेजण एकमेकाला समजवून घे घेतात
हम् हम् हम्म हम सगळेजण म्हणजे एकमेकाशी संलग्न राहून पुढे जातात. थोडक्यात म्हणजे तुमचं एकत्र कुटुंबा बद्दल मत काय आहे?
एकत्र कुटुंब एकदम छान मस्त अस मला ही वाटतय, मस्त एक असावं ख एकत्र कुटुंब असावंच वाटतय.
वाटते का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा माहिती दिल्याबद्दल. हम्म हम् चालतंय धन्यवाद हा ठीक आहे ठीक आहे. चालतंय ठेवू काय?